आता येतोय का. आधिराजला आणलं घरी आराज ला आणलं घरी हॅलो. आवाज येतो. बोला ना काय म्हणता बर चालूय का.
हो तुमचा आवाज क्लिअर नाही येते हो.
आता येतो.
हो हो.
काय चाललं जेवण झालं का. हो जेवण झालं ना.
हो ना हा हा आज रविवार निवंत असेल.
आज निवंत सुट्ट्या शाळा कॉलेज पोरांना पण. हो च चालू झाली तेच ऍडमिशनच पण लवकर होत नाही काही नाही.
हो ना कॉम्पिटिशन पण खूप आहे आता.
मार्क्स पण खूप लागत आता तर कॉम्पिटिशन पण खूप लाग
हो आणि मार्क्स पण जास्त पाहिजे मेरिट मध्ये लग्नासाठी
हो ना लकर ऍडमिशन सायन्सला तर होतच नाही लवकर.
हो ना हो चांगले मग तर तेच ना.
हा.
हम्म. काय म्हणता अजून?
काही नाही तेच ना पोरांच कॉलेजच चालू ऍडमि शनच वगैरे शाळेच.
तरी आज रविवार ये त्याच्यामुळे आज थोडस
निवांत हा आज सुट्ट्या शाळा क्लास ला कॉलेज ला आणि ऍडमिशन ला पैशे पण खूप लागता नाओ.
हो मग ऍडमिशन ला पैसे पण लागतात. फीज जास्त झालेली आहे सगळीकडेच.
केलं तरी पैसे लागतात खूप.
हो. पण मग बाहेरून करण्यापेक्षा कॉलेजला गेलं तर थोडं शिकवलं तर थोडं फार फरक पण पडतो.
हां नाही आता ते नवीन निघालय ना टाईप काहीतरी त्याला पण खूप पैसे लागतात, ते बाहेरून कॉलेज ला जायचं.
हो का हा हा, ते चांगलं हाय म्हणा तस.
पण चांगलं ए कारण की कॉलेजला तर जायला नाही लागत क्लास क्लासेस असतात त्याचे.
हो हो क्लास हाय खर असतात.
हा.
हां. तुमच झाला का धोंडा वगैरे झाला का तुमचा?
जवळ झाला ना. अधिक मास, पाऊस पण नाई पडत ए.
नाई ना पाऊस पण नाई पडत ए, तरी काल थोडस वातावरण झालं होतं थोडस पडला असं पण एवढं म्हणायव तसा नाई पडला.
वातावरण होतं पण पाऊस नाई पडत गरमी खूप ए मागच्या वर्षी तर किती लव
किती लवकर, हम् कंटिन्यू होता ह्या वर्षी जून पण आता संपत चाल
मेळा पण आला लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे
तुमच्याकडे तर केलिए वाटत ना पाणी कपात पण ये का चालू केलेली? पाणी शनिवारी बंद आहे ना पाणी तुमच्याकडे पण?
ते पण पुरत नाई एक दिवस जरी नसले ना तरी पुरत नाई पाणी
पुरत भरून
हो ना पाणी पाणी च खूप लागत.
हो म खूप लागत.
मग ऍडमिशन झालंय तुमच्या पोरांचे?
हो आमच्या मुलांच झाला ना ऍडमिशन घेतले ना क्लास लावले.
अच्छा.
हा.
खूप पैसे लागताव.
हो. लागता पैसे.
क्लासेस ला पण छोटं पोर छोटं पोरांचे क्लासेस तर खर किती महाग झालेलेय.
हो मग खूप महाग हे हो फीच पण खूप. एक शाळेची वेगळी राहते क्ला
आणि तेवढं कॉम्पिटिशन पण खूप झालेलंय.
हो. बाकीच्या मुलांच्या बरोबरीने यायला लागतं त्याच्यामुळे क्लास लावावाच लागतो.
हो ना.
हम्म कारण शाळेत थोडंसं शिकवता प्रॅक्टिस
आणि आता तर कॉम्पिटिशन एटी पर्सेंटेजच्या वरती झालेलीये.
हो.
तेव्हा जाऊन नंबर लागतो त्याच्यात पण लागत नाही लवकर फिल्डस पण भेटत नाही पुढ!
नाही ना ते मुलं पण जास्त आणि ते मार्क्स पण काय ते बेस्ट ऑफ फाईव आलेलाहे त्याच्यामुळे. मुलांना पण चांगले पर्सेंटेज मिळता.
हो आणि आता स्कूलवालं कस पासिंग करून देेता काय - काय इंटरनल व करायचे असता.
मार्क्स राहता त्यांना हम्म.
म्हणजे मोस्टली फेल नाही होत पण काही काहीच होता.
हो तरी पण म लागतंच ना तरी हुशार असेल तरच मग.
पण म कास्ट मधी पण ओ लवकर होत नाही ओपनला.
अजून काय चाललं?
काही नाही आज रेवार सुट्ट होत्या.
हो ना? हं - हं आज मग संडे स्पेशल काही नवीन केलं का?
हो रेग्युलर आपलं रोजच नॉनव्हेज बनलंय.
हो का? हं -हं हो ना हं-हं.
स काही नाही हेच आज सुट्टी होती त्याच्यामुळे आवरायचं वगैरे हळू-हळू हम्म रोज धावपळ हम्म रोज धवपळ राहते ना! धावपळ होत असते. हम्म. हा.
हां आम्हीपण तिथंच राहतो.
हम्म- हम्म अजून काय?
नाही - नाही निवांत म्हटलं तुम्हाला कॉल करू.
हा - हा तुमच्याकडे आहे?
ऑ?
आं
करती नंतर कॉल.
बरं ठीके चालेल.
तुम्ही पण करा नंतर.
हो- हो चालेल - चालेल -चालेल ठेवा ताई.
हं.